हॅलो.
हा यायलाय का आवाज.
हा यायला लागलाय की.
काय करायलाय.
काय नाही वा चालूय की घरातल आवरायचं. आज शुक्रवार बाजार असत आमच्या इकडं.
हा हा.
ह
चाले मग तब्येत वगैरे आहे काय बरी? हा हा घरचे सगळे आहेत बरे.
सगळे बरे आहेत आता जेवणाच बघायचं का आज आमच्याकडे नॉनव्हेज असत. ते ना द शुक्रवारच.
असंय काय हा येतात काय सगळ प्रकार करायला.
होय सगळे येते फक्त खेकडा तेवढा सोडून बाकी सगळे येतय.
असंय व्हयय. हम हम आमच्यात पण कसं आहे मी एक खात नाही. आणि ह्या सगळ्यांना आमच्या तरी सगळ्यांना नॉनव्हेज लागते. असय मी खातच नाही कसं आहे मासा पण मकडा असं काही खातच नाही फक्त. खाल्लं तर अंड्या आमलेटच खाल्लं तर खात होतं ते पण असं साईडन खरपूस असेल तर खायचं. मध जाड असलं तर मग ते खायच नाही असं करत होतो मग आता ते पण खवडटत नाही त्यामुळे. ते पण खात नाही.
हम् माझताण.
तर वाढायला लागतेच.
होय आमच्याड लागत फक्त माझा मुलगा तेवढा खात नाही तो पूर्ण व्याजेचा.
हा हा हा नॉन वहेज. भि आहे आपलं भिज आहे हम् हम्.
तो एक तच नाही हात.
हा हा हा आमच्यात पण मग सगळ्यांना लागते माझा मोठा मुलगा पण. पहिल्यांदा खात नव्हता नंतर न सगळ्यांना वाटलं की हा पण मम्मी. नाही तो पण. खाल चालू केला छोट्याला तर अगोदर कायम लागत होत आणि आता त्याच जरा कमी आलं खर मोठ. त्याच वाढले प्रमाण हम्म. बनवता म्हणजे आता शिकले ोडा मी असं अगोदर म्हणजे काय. त्यातलं खर्ताच येत नव्हतं असं धुतलं तरी पण असं पळीने घ्यायचं टाकायचं. असं होतं खरं परफेक्ट करायला म्हणून म्हंटलं तुम्हाला कॉल करूया. तुम्ही सांगाल जरा. मन म्हंटलं विचारून बघूया कसं करतय काय. हा हा.
आता आज शिकम चालूय बघा आमचा आज.
होय काय काय कसं करताय चिकन.
चिकन काय द जरा म्हणजे कोणकोण एकच करते असं सरबरीतच. भाजी म्हणजे रस्सा आणि एकत्रच करते हा म्हग आम्ही आमच्या. तसं दोन्ही लागत म्हणजे आपल्या मुलग्याला गिरवीच लागते सुक्ख फक्त.
हा हा.
आणि माझ्या मुलगीला दोन्ही लागते तिला रस्सा पण लागतोय आणि सुक्कं पण त्यामु मग दोन्ही करते म.
हम् मग आमच्यात कसं आहे दोन्ही पण लागते एक तर रस्ता पण आणि. सुख पण असंय एकच केलं तर खात नाही आता ती बिर्याणी पण नसते काणी. ते पण तसच आहे बघा बिर्याणी पण पाहिजेल त्यानंतर चिकन पण सुखं पाहिजेल. आणि त्या व्यतिरिक्त भाक हा रस्ता पाहिजे आणि भाकरी पण पाहिजे.
हा भाकरी होय आमच्यात पण भाकरी लागत्या धाकट्या मुलग्याला चपाती लागत्या.
हा हा आमच्या तसं चपातीच शौकिन गुण नाही आहे. फक्त मुलांना डब्याला म्हटला तरच फक्त अस चपाती असत्या नाही तरर मग रोज. बागरीच असते मुलं पण एकदा भाकरीच यतात डब्याला पण.
हा मग आमच्यातला एक भाकरी ख. मुलं जास्त खायला बघत नाही मला आणि मालकांनाच लागते आमच्या भाकरी. बाकी सगळे चपाती आमच्या मालकांना जास्त करून. चिकनपेक्षा व वजडी आवडत्या.
असं काय मग मग आमच्या. पण हे सगळ प्रकार आहेत बघा रक्ती मुंडी ते वजडी. म्हणताय ते मग ते काय मला बनवता येत नाही सोडा मग ते सासूबाईंनाच बनवायला लावायच.
वजडीच कस आहे मी आता आत्ताच जस्ट वजडीच केल्या बघा. नंदुबाईआलत्या त्यामुळे त्यांना पण तेच आवडते. बहीण भावाला जास्त तेच आवडते आता दोघांना.
असं आहे काय.
हा मग आज शुक्रवार असल्यामुळे आम्ही सुट्टी असली सकाळीच करतोय.
हा हा हा.
वजडी म्हणजे कसं असते ते अखंडच देतात ते फक्त असं. असं चिकन वैगेरे तुकडं करून देतात तसं येत नाही ते कोणकोण तुकडं करून पण देतात पण कोणकण असा हा हा तेच असं जरा मध हे असते
वेगळे असं काय तर
हा रक्ती पण असत त्याच्यात मग रक्ती वेगळे्या असत फक्त ते गोळा असते नुसता
हा ते गोळा असते ते बघितलो आणि ते वजडी फक्त ते साईटला
मग वजडी कसं करायचं आणल्या ते जरा घाण असतं ना म्हणजे ते पोटातलं सगळं मग त्या पहिला गरम पाण्यानी दोन वेळा स्वच्छ करून धुवायची गरमच पाणी करून धुवायची गार गार पाण्यानी धुतले तर मग शिजत नाही लवकर
हा हा हा
गरम पाणी करून ते एक दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे ते असत त्याच्यात आथड्या वगैरे ते सगळं असं धुन पिळून पिळून काढायचं नाहीतर मग ते कडवट लागते परत
हा हा
मग ते स्वच्छ धुतलं की मग कुकरला एक पाच सहा शिट्ट्या द्यायच्या म्हणजे लवकर जरा शिजत गरम पाणी घालूनच भांड्यात घालायचं आणि एक सहा पाच सहा शिट्ट्या द्यायच्या त्याला चांगल्या
कुकरमध्ये
हा कुकरमध्ये घालून कारणभांड्यात असं शिजत नाही लवकर ते म जवळ तासभर त्याला घायला पाहिजे शिजायला कुकरमध्येध्ये कसं एक दहा पंधरा मिनिटात ते एक पाच सहा शिट्ट्या होतात
हा हा हा
त्याजार शेतकना वास येतय वाजडीचा वास येते त्यामुळे त्याला एक दोन तीन वेळा गरम गरम कडक पाण्यात धुतलं का नाही तर त्याचा वास कमी होते
हा हा हा
मग ते उकडून घेतल्यानंतर कुकर मधन जरा थंड करून एक ताटात काढून घ्यायचं सगळं ते आणि मग त्याच्या परत तुकडं तुकडं करायचे गार होईल म्हणजे आपल्याला जस पाहिजे तसं बारीक मोठ तुकड घ्याच आणि आपण मटणाला कस मसाला करतो सेम ते तिळ, खोबरे, लसूण, आल्लं, कोथंबीर
हा
हे सगळा मसाला एकत्र करून मिक्सर लावून घ्यायचा तिळ जरा भाजून घ्यायचं
हा हा हा
आणि मग मिक्सर लावून घ्यायचं मिक्सर लावल्यानंतर मग बारीक कांदा टोमॅटो चिरून घ्यायचा एकदम बारीक चिरायचं
हा हा हा
आणि एक कांदा टमॅटो भाजायच घ्यायच मग त्याच्यानंतर त्यात आपल कांदड्याकड भाजत आला की थोडीशी हळद टाकायची म्हणजे हळदीने जरा कलर चांगला येतोय
हा हा हा
हळद टाकायची मग त्यात आपला घरातला मसाला तयार केलेला तो मसाला ओला मसाला मसाला टाकायचं सगळं आणि लाल तिखट
हा
मग मसाला भाजल्यानंतर जर लाल तिखट टाकायचं नाही तर मग चट मसाला कसा
हा म्हणजे आता तेलात कांदा टोमॅटो टाकून मग मसाला टाकताय काय
मसाला टाकायचा हा मग नतर मसाला जरा भाजत आला कनी जरा तेल सुटल कनी मग चटणी टाकायची चटणी एक पाच मिनिट चग परतून द्यायची म्हण चटणी पण कच्ची राहिल्या नव्हत्या ते चांगली परतली किं मग ते चिरलेलं जे आहे ना वजडी ती मसाल्यात टाकायची म्हणजे डायरेक्ट पाणी वतायच नाही पहिला हायशी वजडी ती उकडून घेत कापलेली ती फक्त टाकायची त्यात आणि मग चांगलं हलवायचं एक पाच मिनट म्हणजे त्याला जरा वाफलून द्यायची त्याच्या म्हणजे मसाल्यात पण ते सार उतरतय ना त्याचा
होय होय
मग आपण वर चिकन ला कस ताट ठेवते पाणी वतायला शिजायला तस एक पाच पा ठेवायचं आणि जसं जसं गरम पाणी होईल आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे त्या पद्धतीनं रस्सा तयार करायचा तेजा
हा हा म्हणजे त्याचा रस्ता पण तयार करताय तुम्ही
हा एक एकदमच असं घट्ट करत नाही जरा असं मध्यम करायचं हा मग त्याच्यानंतर मग ते भाकरी संघ खायला चांगल लागतय कोण चपाती संघ खातय कोण भाकरी संघ
मग फक्त त्यामध्ये ते वजडीच फक्त घालताय दुसरं
हा नाही नाही फक्त वजडीच ते वेगळंच करायला लागतय नाही तर मग आमची मुलं खातच नाहीत तेि वजडीचा शिजवाल तरी बाहेर जातात ती
हा हा हा मग आमच्या सासूबाई कसं करतात सांगा आमच्या मग घरात त्यांना कसं रक्ती मुंडी प्लस ती वजडी असं मिक्स असते असं करतात ते
हा हा सगळं म्हणजे मुंडीतच सगळं घालुन आणत्यात वो ते ते मुंडीमध्येध्येच असतय अ आम्ही आमच्यात पण असतय ते ते मुंड्या आणताणाच कनी सगळं त्यात घालतात आणि जर स्पेशल आपल्याला रक्ती पण करता येत्या
हा
वजडी घेतना रक्ती पण देतात त्यांना आपल्याला जर पाहिजे असले तर ते किती हा चाळीस पन्नास रुपयाला एक देतात असं नुसतं पीस ते पूर्ण असं पातळच असतय
हा तेच कि
कुकरलाच आता वजडी लावताना जरी आपण त्याच्यासग दुसऱ्या भांड्यात ठेवून लावलं तरी पण चालतंय
रक्ती
स मग एकदम हा घट्ट होऊन येतय अस निसता गोळाच तयार होतर घट्ट
हा
मग ते पण नंतर कुकर मधन काढायचं आणि असं कट करून घ्यायचं चाकून वगैरे बारीक बारीक तुकडे तुकडे एकदम आणि कोण कोण मसाला घालून करत आता ते वजडी केली तस कोण कोण नुसत सुकी कांदा टोमॅटो वगैरे घालून
हा हा हा मग आमच्यात कस सासूबाई करतात मग त्याच मला म्हणतात आता मी नसलो तर मग तू यांना काय पोरांना मिस्टरांना करून घालणार मग मला येतच नाही मग येतच नाही खातच नाही तर करू कशाला म्हणते मी मग चीक हा मग मी कसं करते चिकन म्हणा बिर्याणी त्यानंतर मटण हे सगळं येतय चिकन टिक्कातेन सगळं येतय चांगलं करतोय म्हणतात सगळं करायलावत्यात फक्त मासा एक तळायला म्हणजे वास येतय कनी त्यामुळे मी ते मासा एक आणि हे रक्ती वजडी वास येते म्हून जात नाही. मग ते सासूबे त रक्ते आणि वजडी असते कि ते एकत्रच करतात बघा हम्म ते धु धुताना वास वगैरे येते त्या हा मग त्यामुळे मी थांबतच नाही तिथं तुमचं तुम्हीच करा म्हणते हा त्यामुळे म थांबत म ते एकत्रच कस काय काय कायत करतात आणि एकत्रच करतात
हा आच क रक्ती फक्त काय करतात उकडून घ्यायची. बाजूला कारण त्या आधी पातळ असत त्या घट्ट झाली ना मग कट करून ते वजडी टाकायचे जसे आता वजडी गेली ना तसचक्त. त ते त्यात घालायचं
हा हा हा चालेल. ते पण आता मी हे चिकन मटण पण म्हणा आत्ताच शिकले लग्न झाल्यानंतरच शिकले बघा.
हा हा.
आता घरात खातात म्हटल्यानंतर म्हंटलं बनवून तर द्यायलाच पाहिजेल. माहेरीे म्हणजे फक्त मम्मी पप्पाच खात होते
हा हा
आणि ते फक्त दोघांच्या सा म्हटलं मग तेवढंच कधीच राणार महिन्यात नाही एकदा मग ते दोघच जण खाणार भाऊ पण खात नव्हता बहीण पण नाही अगोदर लहान पण आपण. नेच खाल्ला आम्ही मग त्यामुळे कसं इकड आल्यानंतर मग रोज कंटिन्यू शुक्रवार म्हणा. रेवार असं कायमस्वरूपी नॉनव्हेज असतेच मग त्या ते बनवायला आलं नसत. म्हणणार की आणि प याला काहीच येत नाही म्हण मग ती मी शिकलो बहिणीला फोन करूनच. विचारयचं कुठं सासूबाईंना विचारायचं मग करायचं.
हो आता माझ्या नंतरची सून पण खात नाही तिथ. तर पूर्ण शाका्या म्हणजे त्यांनी आता कधी हातच लावला नव्हता त्याला पण त्याता इकडचशा आल्या ना तस सगळं आयटम कुठ आम्हाला समज नाही असं करते तेी आता
हा हा मग माझं पण तसच आहे
हा.
सगळं म्हणजे फक् म नॉव्हेज मध फक् मट आणि चिकनच करून देणार बघ म्हणजे माश्या. वगरच काही येत नाही मला काय अजून मासा खेकडा आणि हे रक्ती वजळी येत नाही.
मी फक्त खेकड्याच्या नादाला लागत नाही बाकी सगळं करते खेकडा कस एकदा जर. बघितलं शिकलं की परत तेच सारखं कराय ला होत त्यामुळे मी ते फेकड्या नागालाच लागल.
अस हा मग आमच्यात पण तेच आहे हा जे अगोदर करूपर्यंत बसत ते त्यात. सियानी म्हंटल्यावर मग लेस लोड होते.
आम त्या खेकड्याचं कसं ल टेन्शन असतं हे चिकन वगैरेच काय वाटत नाहीवढं. न वदडी मटन खेकड्याच ल सरा म्हणताना मी त्याच्या नागालाच लागत आहे.
चाल ते खेकड्याच येत असेल तर सांगा मला परतच्या वेळेस.
होय होय आमच्या नंदुबाई करतात ते काय मला येतच नाही.
हा हा हा चालेल घ्या. स्वयंपाक आता करायचं तुम्हाला नंतर आणि कॉल करते काय मी आता. हा हा चालेल ठेव का.
हा हा हा.